ब बर बर
हो झालं आताच झालं.
हम् घरी कसे सगळे आहेत ना बरे?
हो हो बरे आहेत सगळे तुमच्या
हो एकदम व्यवस्थित
ओके
काय मग ताईनशी काय फोन वगैरे
नाही नाही परत मी केलाच नाही हो हा. करायला करायला बोलते आणि विस विसरून जाते. नाही नाही नाही केला खूप दिवस झाला केलेच नाही.
ओके ओके ओके ओके बर बर बर बाकी काय ना ते माझं पण चाललं जायचं मी बोल त जरा माझ पण चाललंय जायचंता अबणलातला जाता ना प्पन कडे पपाना पण भेट. तो परावाला. त्यांना ते सुकट वगैरे द्या से सुकोट दयाचं तिकडे त्यांना पाण्याची वॉश प्युरिफार ते वॉटर प्युरिफायर मशीन त पण त्याची त्यांना त्याच्यानंतर म अजून काहीतरी छोटं मोठं सुकट वगैरे पीठ वगैरे पण घेऊन गुंडे. म ते त्यांना घेऊन देेऊन तिकडे. मग काय माहिती येतात का नाही काय मा की नाही. की तु मग अंबडच जायचं परत जायचे त्या अतुला प्याचे त्याच्या भ तुम्ही दुसर काम करून घ्याचस. वस्तीकडे जाणार खा? मग परत संध्याकाळी संध्याकाळी बघल मग तिकडं थांबायचं क नाही कसं काय ते. मग परत ये नाही, फक्त अतुलच्या भरोवस्या नाही. त्या ह्याला पण प्रसादच्या पण ओळखीचा एक जण आहे. प्रसाद ला पण बोलोय. कारण की एकाच्या भव भव भरवशावर फायदा नाही.
हो हो.
मला तर वाटतं आणि उद्या फक्त कस कायद्या कुड कुड तर भावाला पण बोलाव. कस त्याच तो बँकेत आहे ना? त्यांच कस त्यांच्याकडे बाकी त्या तो सिनियर आहे, जुन ज्ञानेश वर. तो पण जरा आहे बऱ्यापैक की व्यवस्थित. त्यामुळे मला वाटतं त्याच्याकड हो होईल काम. एकाद गोष्ट रायला फायदा नाही
हो ना काय पण करून झाला पाहिजे
हा ना पटतनंतर कसं काय होईल मार्केटच माहिती नाही परिस्थिती कशी खराब होई वगैरे आता उद्या तर युद्ध थांबते असं ते सही करणार आहेत इराण अमेरिका हम्म क तामळनाडू नाही म्हणून इराणने पैसे मागितले कि डॉलर्स लाख डॉलर्स दशलक्ष डॉलर्स कि आमचं नुकसान झालं ते भरून दे अमेरिकेला आणि परत कुठला आम्ही आम्हाला काय करत ते करू तू काय करायचं नाही
हम्म हम्म हम्म हम्म
सांगितलंय आता ते सही ग तयार बघव पण ते जर झालं शांत तर मग मार्केट वरती जाणार बघ हे सगळ पडणार खाल मग सोनं सगळ पडणार अजून
अच्छा असं आहे काय
आणि आता सोन किंमत ती कमीच होणार कारण की आता कुठल्या लग्नाचे सीजन पण नाहीत पावसाळा पण पाऊस पण चालू होईल ते दसऱ्या शिवाय काही वाढणार नाही दऱ्या जानेवारी मुहूर्त त्याच वेळी भारतामध्ये मुलट वाटत ब आणि भारतामध्ये वाढला कीच बाार वाढतो
हो ते तर आहेच भारतात वाढला की बाहेर वाढतो त्या तर सगळं गणे
सोनं जास्त खरेदी कोण नाही करत भारत घेतो मग दुबई दुबई भारत हे लोकच जास्त सोनं विकत घेतात बाकी कुठल्या देशामध्ये सोनं सगळीकडे चांदी चालते सोनं त्यांच्याकडे घेणं खूप मोठ हो खूप मोठा मानला जातो. अमेरिकेतेत वगेरे. फक्त इन्हेस्टंऊून घ जात प कॉईन घेते तर घेतात पण डिजिटल घेतलं तर घेतात. घेतले तर त्या लोककडे ांदी चालते. सो गोल्ड नाही घेते गोल्ड घेत तर म्हण ते गोल्ड प्रिंटेड वॉच. किंवा बॅगेची साखळी वगैरे तसंच. लक्झरी लोक ते श्रीमंत तस घेतात. दागिने बिगिने कोण नाही घालत सोनं त इकड भारत श्रीलंका दुबई. शेख लोक गल्फ कंट्रीज तिकडेच चालतय.
असं एय काय? मला नव्हतं महित.
रशिया वगैरे मधे पण गोल्ड स्नेक कोण आलं? जे इयररिंग घालतात गळ्यात घालतात. ते ते ते त्याच कंट्री फक्त फिरतात.
अच्छा बाकीच्या कंट्री मध्ये नाही घालत असं काय.
नाही, अंगठ्या बिंगठ्या कोण नाही घालत घाटी तर चांदी त्यांच्याकडे चांदी चालते खूप. वाईट हम्म.
अच्छा असय.
त्यामुळं त ते बघावच लागणार रे काहीतरी पटापट.
हम्म ते तुम्ही मगाशी फ्लावर आणला वटाणे आणले. हॅलो हा. तर मी मगाशी मटकी भिजू घातले.
हो ठिक आहे ना.
म नाय सांगते, मग मटकी द्यायची, फ्लावर द्यायचं, काय तस सांगितलं तर बरं पडल?
मटकीच दया मटकीच दे.
हो, मग ते फ्लावर उद्या परवा देता येईल.
हो. म ठीकये उद्या तर उद्या तर रा जायचंय कुठं उ सगळीकडेच ऑफिसमध्येच असणार. उद्या सकाळी किती वाजता सात वाजता येणारे ना ब्लड टेस्ट करायला? ते ठीक आहे सात वाजता येऊ सात सात सव साडेसात मलाटो होतील त्यांना ते येऊन गेले कि मग का टेनशन नाई संध्याकाळी रिपोर्ट येईलच.
हो.
म उद्या आज संध्याकाळी जर नाही झालं फायनल तर उद्या संध्याकाळपर्यंत होणारच काय ना काय करून उया संध्याकाळ मी करून घेणारच कुठून ना कुठून तरी. तर मोस्टली मला वाट ते अ शनिवारी जायचं होईल, पण जर म उद्या पण नाही झालं तर मग डायरेक्ट सोमवार उजडतेय.
पण पण माझं हे संडेला डॉक्टर नसतील ना
नाही ना पण सोमवारी असतील ना सोमवारी ते बोलग, संडेला जाऊ पण सोमवारी डॉक्टरकडे जाता येईल मग. माझा पण काम संडे सोमवारी होईल माणूस जाईल आता नाही झालं तर मला वाटतें होईल, उद्या समजेल. फायनल उद्यापर्यंत जर आज नाही समजलं. आजच समजल नाही, तर उद्या समजल बघू कस आपण दुसऱ्यावर डिपेंड असेल तर आपण ते काय प्लॅन करू शकत नाही.
हम्म हम्म हम्म बराबर.
जेव्हा आपलं कन्फर्म झालं, जेव आपल्या हातात काय आलं तेव्हा तर आपण प्लॅन करायचं असं विचार करून ठेव शकतो फक्त आपण इकडे काय करू शकतो फ पाजून
हो बराबर. बराबर-बराबर चालतेय अजून काय बोलतय
काही नाही, आकाचा फोन आला होता का? चा मला पण नाही आ परत करून घेतो नंतर.
हा हा घ्या करून.
बाकी तब्येत वगैरे कशी आहे ऊन बिन खाता का नाय?
दुपारी कस जेवलं कि झोपलं कि मग त्रास होत आणि काय खाल्ला नाही खूप वेळ जेवणामध्ये अस गॅप राहिला किंवा त्रास होतो, त्यामुळे त्यात त्या गोष्टीची काळजी घेते थोड्या-थोड्या वेळाने खाते दुपारी नाही झोपत तेच्यामुळं आता नाहीय सध्या काही त्रास नाही, तर मध्ये तीन चार दिवस लगातार डेंजर ऍसिडिटी होती बाबा. ले मला कसते झालत उलट्या पण होत होत्या भरपूर पचतच नव्हत सगळं बाहेर पडत होत.
हम्म बरोबर.
ते समजतच नव्हतं कारण काय. नंतर तुम्ही सांगितल्यावर काढल.
इकड आधी पासून बोलत होते मी पण वयकत नव्हत तुम्ही ऐकत न्हत ते
आ
ते तेच आपण खाल्ल दुपारी प्रॉब्लेम दुपारी दुपारी काय असत तता रात्री तर आपल् बॉडी सगळी काम करते दिवस आपण नाश्ता करतो यो दरवाजा वरी लावून या बाहेर जावू येतो खूप हम्म तर ते दुपारी कस गर्मी पण असते बाहेर आणि आपल्या पोटात पण गरमी चालू असते त्यामुळे कस ते जेवण पचवायच खूप मागे असतल शरीर दुपारी दुपारी जास्त गरम होतया
हो आणि दिवस
आणि मग त्यामुळे काय होत ते ऑलरेडी गरम अस्त म आपण जर पडलो ते सगळ त्याच जे मिक्सर चालू आहे आतमध्ये काम त सगळ येट लेल्या वटती आण ते वरती येऊ नाही म्हणून ते असिड पड पडत बळळ वटतो म ते असिड आपल्याला त्रास होतो म असिड त्यांना होतोय
हो तेच पूर्ण अस घशापर्यंत येत ते अस पूर्ण आंबट पाणी पडत ते पाड पडल की
तीन चार वर्ष तरी सवय होती तीन चार वर्ष झाले त्याचम ते वाढ वाढत वाढत वाढत वाढत गेल ऍक्च्युली नव्हतआधीपासून ते दुपारी झोपळच नव्हत पाहील होत जग चालू चालू च राहणार तेव्हा पासून झोपच न नको बाय दूपारी ते झोपल्यामुळ च होय हे तर कारण आता पन लय लेट कळल
हा ना खूपच लेट कळल कोणालाच समजणय सांगते कोण काय प्रोपर ॲन्सर देय नाय हे करन ते कर ते कर शेवटी आपल आपल्यालाच कळलय
आता सर्दी खोकला असेल काय डॉक्टरकडे गेल ठीक हे इंजेक्शन वगैरे घ्यायला काय लागल बिगल तर वगैरे तीन वेळान डॉक्टरकड जाऊन पण नाय फरक पडत तर म डॉक्टर बदलण्यामध्ये काय अड हॉस्पिटला जायना ते झालतय म्हणून बघतो ना आपण कि किती किती माणसं असतात किती किती श्रीमन माणसं बघतो पण जला का हलाकेस कुठे राहतात त्यांच मेडिक्लेम असतं आणि त्यांना माहिती आहे दवाखाण्यात जा काय मला होणारचत नाही त्यापेक्षा एक दिवस दोन दिवस सुट्टी घेतली हॉस्पिटलला ऍडमिट झालं माणुस टकाटक होऊन येतय घरी बरं
हो
ते तसच झालं पाहिजे चालते मग ठेवू का? हा बोलू नंतर बाय बाय